हॅल हॅलो हम्म काय करालस
काय नाही बसले बग घऊ नि होय आत्ता थांबलाय
हो आमच्याकडें पण पडायला आहे वे भरपूर पडाला आहे
होय आमच्या इथं पण भरपूर आहे
हम्म हम् हम् नदीला पाणी वगैरे काय येते काय तुमच्याकडं
अं नाही ग नदी आम्ही कबनूर मध्ये आ चलकरंजी मध्ये येतोय पू
तुमच्या इकडे येत नाही पाणी
नाही येत ग नाही
हा हा हा आमच्याकडे य ते वे
होय
होय वडा येतोय आमच्या घराजवळच आम्ही राहतोय तिथं वडा आहे
हा हा हा हा आम ते
सगळं वड्याचं पाणी इकडे येतये दारातच येते आम
होय हा हा इ-इत नाही येत. ये नदी लांब पडत्या ग इचलकरंजीला. होय! होय मग कुणला तेण कसं करताय जायला.
मग. बेंदूर वगैरे काय झाला का नाही तुमचा, नाही वाटत अजून.
होय, होय झालं बाई आमचा बेंदूर. होय, होय!
हूं हूं हूं!
तुमचा कुठला महाराष्ट्र आहे काय, होय झाला.
होय, होय महाराष्ट्र.
हूं!
ह
स्कूल ला काय आज सु
होता आमचा. आमचा अजून व्हायचाय, तुमचा झाला वाटतं ऊ.
होय स्कूल ला.
हां हां! स्कूलला नाही गं जरा आजारी आहे त्यामुळं गेलोच नाही.
हा, हा दाखवून आलीस का नाहीे म हॉस्पिटलमदे.
होय, होय आलोकी.
हा हा हा हा!